हार झाला फोन बघा दहा मिनटं झाले असतील.
आपल्या पणच झाला वाटतं कट तो.
दहा मिनिटाच्या वर गेलं की, नाही कट होतयं आपणचं.
आणि तु ते ह्याच्यातलं त्या मातीच्या भांड्यात चिकन करत होतीस, माहितेय.
मी काय केलं नाही, मम्मी केलेली सोडा होय.
ते चांगलं होतय, मातीच्या भांड्यात आणि तापून फुटतं बिटतं नाही भांड.
म्हणजे तापत नाही, ते आम्ही आमच्या चुकीमुळं अ फोडून टाकलोय ते.
म्हणजे तुमचं फुटलयं.?
होय, फुटलं की. पण असं जेवण करताना फुटाय नाही.
हा हा.
हम्म! असं झालंय आमच्या चुकीमुळे तेच म्हणलं. जेवण करताना, काही फुटत नाही ते. त्याला पूर्ण आपण किनइ पूर्ण माहिती घेऊन, ते वापरायचं म्हणजे
कस वापरायचं असत, म्हणजे? मम्मी न मम्मी न किनइ आमच्या हे केल्या गं आणल्या तसलं मातीचं भांड.
हा हा.
ते मी कोल्हापूर कोल्हापूर कडन रोड येतोय, कि तो चौडेश्वरी फाट्याला तिथं सगळी मातीची भांडी विकायला बसत्यात, कीनइ तिथंन आणल्यात. ते असं काळ्या कलरचं भांड आहे, पूर्ण मोठ आणि त्याला असं हँन्टल हाय. धरायला भांड्यांला दोन्ही बाजूला.
हा हा.
आणि त्याच्यावर काचेचं टोपण आहे.
हा हा.
मग ते तसली भांडी आणल्यात, मग मी कधी वापरायला नाही बाई! म ते चांगलं होतयं का बघायचं म्हटलं पहिला मम्मी म्हणा लागली, तुला हा मातीचा
ते फ्लेवर फ्लेवर मातीचा फ्लेवर लय‌ भारी लागतोय.
म्हणजे ते तंदूर चिकन लागते तसं लागत असेल, की नाही.
हम्म! मला तंदुरी एकदा करायचयं करतो, थांबा.
तंदूर सोप हाय करायला फ सगळ्यात सगळ्यात चिकन म्हणजे, मसाले विसाले घालण्यापेक्षा ते सोपं काहीच लागत नाही त्याला,
हा हा नाही मी कधीच कराय नाही, आणि त्याची रेसिपी पण बघाय नाही.
त्याच क नाही फक्त जेवढं चिकन असते, क नाही.
हा.
तेवढा कांदा घ्यायचा. आता अर्धा किलो चिकन आहे, तर अर्धा किलो कांदा एकदम बारीक बारीक म्हणजे चॉ चाँपरने एकदम बारीक चॉप करायचा.
हा हा.
ग्रेव केली तर पेस्ट केली, तर पण चालत पण पेस्ट कसं एवढं टेस्ट होत नाही. ते हेच, मग बारीक एकदम कांदा कनाही अ चिरायचा. आता अर्धा किलो असलं तर अर्धा किलो कांदा घ्यायचा, अर्धा किलोपेक्षा जास्त घेतलीस तरी पण चालतयं. आणि तेवढाच टोमॅटो घ्यायचा, आणि तेल तापत ठेवायचं. जरा जास्त तेल घालायचं. कारण, तु फक्त तेलातच शिज चिकन शिजवायचं असतयं पाणी घालायचं नसतयं, त्याला आणि कांदा तेल तापत ठेवलं, की नाही त्याच्यामध्ये. खडे मसाले टाकायचे. लवंग, दालचीन, हिरवा वेलदोडा आणि तमालपत्री.
हा हा हा.
ते सगळं टाकल्यानंतर जरा जिरं टाकायचं, कांदा घालायचं. आणि कांदा परतवला क पूर्ण असा तळाला कांदा कसा आपण घेते की चॉकलेटी कलर होऊपर्यंत
हा हा
तसा कांदा व्हायला पाहिजे मग तसा कांदा भजला टमॅटो घालायचा त्याच्यात आणि पूर्ण टमॅट वाजला क नाही त्याच्यामध्ये दही घालायचं जरा असं
हा हा हा हा
दही घालायचं आणि चटणी मीठ घालायचं आणि फक्त चिकन मसाला घालायचा दुसरा कुठला मसाला घालायचा नाही धना जिरा पावडर असेल धना जिरा पावडर असले तर घालायचं नसल तर नुसत चिकन मसाला घालायचा एक मॅगी मसाल्याच पॅकेट टाकायचं
हा
आवाज नाही अ झालं त्याच्यात आणि ते परतवून घ्यायचं जराच तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यात चिकन टाकायचं त्याच्यात चिकन टाकलं की चिकन ते बिना पाण्याचाच जरा सारखं हलवत हलवत कने झाकून ठेवून शिजवायचं खाली करतू द्यायचं नाही
हा हा
आणि चांलं चांगले शिजवून घेतले कने ते चिकन शिजले म्हटलं की अ त्याच्यामध्ये मध्ये एक पाट ठेवायची मध्ये एक वाटी ठेवायची एक बाजूला कोळसा तापत ठेवायचा मध वाटे ठेून हा कोळसा तापलेला कोळसा त्या वाटीमध्ये ठेवायचा
हा हा
आणि असं की त्याच्यावर झाकण ठेवाच की त्याच्यात बाप बाहेर जाऊ नय
हा हा
आणि ते कोळसा तापलेला त्याच्यात ठेवला क एक चमच तूप टाकायचं कोळशावरती त्या आणि लगेच झाकून ठेवायचं म त्याची वाफ असते क नाही ती पूर्ण म्हणजे त्या चिकनला फ्लेवर पण येतोय आणि कलर पण बदलतो त्याचा
होय होय
कोळशासारखा म्हणजे आपण तंदूर कसं ते ॅक करते की भट्टी म करतात से तस लागत
हा हा एकदाम मी आणि अकाच्या खाल्लेलो एकदाच खाल्लेलो सोडा तंदूर मी काही खाय नाही माहि मत्रिणींच्या सोबत त्यां
हा मी इकडं आलेली स्टेवा केलत काय एकदा
हा होय तिकडं आलेल तेव्हा पण केलेल बरोबर आहे बरोबर आहे मावशीजनी पण केलेलीत वाटतं
खत बिना पाण्याच शिजवलं क नाही तर फ्लेवर येतय त्याच त्याच्यातला ज अर्क उतरतो त्याच्यात
होय होय बरोबर तिथं पण आलेल तेव्हा खेल तसा आणि आकाशदादा सु सोबत दोन वेळाच खाल्लो असेल त्याच्यानंतर काय खाय नाही बघ
आता त्याचेे पेपर पण होत तेव्हा हे म्हणशील घे आमचे अजून वीस पंचवीस दिवस आहेत पक्षी
हा हा.
तेव्हा तुला सुट्टी सुट्टी पडली की ये म्हणशील करूया ना. कबड्यांत बा एकेक एकेक ककंड कुमडी तलतोय आमही
हा बापरे.
अखंड एक एक कोंबडी अंतत टळतय. आणि कोण खाते त्यांनी खात नाहीत मी पार तरराध्या आज्जने आचा
होय मामा काात नाहीत काय मुतखड्यामुं
त्यांना ते पायलचा त्रास होत होता त्याच्यामापोटं खाता त्यानी
होय बरोबर आहे.
त्याच्यामुळं नाही तेने खातं.
होय.
मग आम्हीच खाऊन खाऊन केवढं खाणार आहे. ग बाई बिर्याणी करतो चुक्क रस्सा करतंच नाही मी केलं तर पांढरा रस्सा जरा करायचा. बिर्याणी आणि नसतात. पोरांना एक त्या दिवशी कोंबडी आणंदखीने नसतं तळतंय तळलं की पोरं सुकर असा भात भीत कायच खात नाही नुसतं सिक्टी फायचं खायचं.
हां हां.
होय सिक्स्टी फाय न नुसतं पोट भरते.
पोट भरते त्याच्याबरोबर कांदा आणि कोबीस घेतात. आणि तेच खातात. माहिती
ते करून तुम्ही विकलास. तरी पण चालते मामी चितलं चित
त एवढं कुठं येत न राईस का? न किती एक दोन कोंबड्या दोन वेळा विकलं म्हणजे आलं. तिसऱ्याऐवज आपण जायचं.
तेवढंच की दोन वेळा जूळ कायच.
नाही बाई कुठे वतीस घरातलंच करूपर्यंत अ येवत आहे मामा नको म्हणतेत आधीच केपचं पण बंद करायला लावलं बघितच ना.
होय.
मला मुलीला इथल्या म्हणजे बायका त ये म्हणायला लागल्यात. केकच्या क्लासेस घ्या तुम्ही.
होय घ्यायला पाहिजे स
म्हणजे? तेवढं शिकल्यासारखं पण आम्हाला होतंय आणि तुम्हाला पण ऑर्डर तुमच्या जातात. म्हणून
बरं.
मग क्लासेस घ्या म्हणा लागला. त पर किती? पेमेंट घ्या म्हणजे किती त्याच घ्यायचं? क्लासच.
तुम्ही हे करा की मग. युट्यूबला त्याचा व्हिडिओ बघा किंवा कुठं कुठं केक च क्लासेस आहेत. तिने तिथं जाऊन भेटून या तुम्ही किती घेत?
कितक हाई चार्जेस म्हणजे हम् तिथं म्हणजे युट्यूबला बघितलंय की नाही त्यांच. हम दोन हजार पाच हजार असे घेता. त त्यांनी बेसिक शिकवण्यापासन सगळं डिझायनिंग आणि हे. तसं आमच्या इथ बायका परवडाय तर पाहिजेत खेड्या गावातल्या बाई. का आल तर पाहिजे त्यांना परवड आला तर पाहिजे.
होय मग नि्पानीत तुमचं कुठं जर ते क्लास काढला असत तर मग परवडते बघा निप्पाणीमध्ये
मग गावात जायला पाहिजे.
होय तिथंच मग कुठ जरी खोका घ्यायचा मस्त.. घरासारखा छान एक रूमचा
ह बघायला पाहिजे तसंच.
आणि तिथं क्लास करायचा तुमचा म्हणजे बायका तिथल्या तिथं येऊ शकतं ो निप्पाणीतले जरा. आहेत की बरोबर त्या येऊ शकतात.
तेच खरं कसं एवढंच सगळीच लोकं म्हणजे सगळेच येतील शिकतील असं काही नाही आणि अ...
केकचा शॉप कुठे उघडायला माहितय काय लहान मुलांची शाळा. बघा तिथं
तिथं उघडायचं म्हणजे त्या बायकांना समजते बरोबर आहे न लावणाऱ्या सोडणाऱ्या
तेच की समजतंय लगेच म्हणजे बरोबर तुमचं केक पण खपतात बारकी पोरं केक मागतात ना
अ घरातल्या म्हणजे घरातलं होमबेकर्सवाले कसं अ पैसे जरा जास्त घेतील पण फ्रेश करून देतात ते चालत नाही त्या
तुम्ही मग तेव्हा प्रेस्ट पेस्ट पेस्ट्री वगैरे करून ठेवू शकताय नुसताच केकचं काही नाही पेस्ट्री पण करून
आणि आताच्या लोकांना कसं जास्त दिवसाचा असलो तरी पण चालते पण कमी पैसे पाहिजे दुकानातलं पाे बेकरीवाल्यांच्या सारख जमणार नाही असं वाटतं त्यांना
ह ह
पण कसं त्यानी बेकरीवाले प्रोडक्ट कसले वापरतात माहिती असते तुम्हाला काय
तुमची एकदा टेस्ट बघितल्याशिवाय त्यांना करणार नाही हो पहिला चाल तर करायला पाहिजे टेस्ट बघूनच येते लोकं
होय आता आमच्या माझं गिरायक का नाही खेळत एक इथलं आची माझ्या म्हणजे आमच्या इथली.. ह दोन तीन अे गिरयक आहेत क नाही ती दुसरीकडे जातच नाहीत तुम्ही लेट न द्या मला संध्याकाळी साडे नऊ दहा पर्यंत द्या खत तुम्हीच द्या असं म्हणतात ते आता दोन वर्ष झालं माझ्याकडनच घेतात
ज बघितल्याशिवाय त्यांनी हे होत नाही
आणि तेच का कस माझं कायमच कस्टमर असले की मी एक पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम एक्स्ट्रा जात आहे मध्ये
ख काय म्हणला जा
काय खायला लागलेत
बोलली म त काय खायने वाश्यालाय म्हणाल्या मला वाशाला की काय खायलाच म्हणाल्या कायच खाय नाही तोंडात गुहा टाकला चालते चालते
हा
ठठीूक आहे आता उद्याला उया घ्या मग आम्ही हा
झात आणि आ म निकट करतो आता झोपतो उद्या करतो मग मी
बर बर चालत ठू